मी चार शईंशी म्हंटलो मला भेटल म्हणून त्यां लाईनस असच का तेिरा वि विचलं मला किती बेटर म्हणून हा ऐकू येत ना
हा बोल ना का आलं
ते कुठेतला विचारत तर डबल कसं लावते म्हणून फोन
हम्
त म्हणे तिचा नंबर टाक म्हणे डायल कर
हा नंबर डाईल करायचा आणि म कॉलिंग अस
हा
हम् आणि कधी आले वापस मग व येऊन तुम्ही याला फर आलींत पण
त्याला निघन आता मी परवा तेराज इकड आलो पण म्हणे चार एक दिवस झाले सताा
च दिवस
हम् मंगळवारी ना ते वणीला वणीहन आणते पहा.
आता मंगळवारी आली असत ते
सोमवारी गेले संध्याकाळी रात्री
हम्म हम्म.
दोन वाजता निघले होते रात्री कन्नडून आणि मंग मंगळवारी रात्री संध्याकाळी आल ते पग आणि मी मनगळवारी इकड निघून आलो मग
गंगा पा न फुटलं.
हा.
त ते म्हणलं पु घ घोरच्या लक्षा
कोण?
हो ना.
काय घेऊन गेला.
अरे नाही मला वाटलं ओम बि गेला का काय म्हटलं ओम नसन गेला मी फोटो पाहिले न
नाही मी नव्हतो.
ती गाडी छोटी केलती ना, इको गाडी केलीती त्यांना हा.
इको मध्ये का पाच जण बसले असतील.
हूं सात सिटाची होती ती. हा ड्रायवर धरून आठ.
हा नम का निघा अन्न नाष्टा. हे दोघं नवराबायको चार आणि वई प अजून
आई होती.
हुं हू.
काका नव्हते काका घरी थांबले होते.
भाऊ
हा.
आणि सर्वे होते पावणे ह बरं झाल ती बी देवदर्सनाला घेऊन गेली. हे फेरच नाही हम.
मी काय आता नाही मंगळवारी
मंगळवारी.
हू.
पलीकडे यायच होत ना.
मी मोटर सायकलवर होतो ना म्हणून
कोण आलंत.
तीकडूनच भाऊजी ना त्यांना भेटायला यायचं होत इकडं.
हा.
आणि ते धोंडा बी करायचा होता.
अच्छा.
त्यांचा पहिला धोंडा होता ना.
हाव ना.
त्यांच सोबतच आल मोटरसायकलवर
हाव का?
हा.
केला का धोंडा मग
अ हा.
हुं कपडी गिपडे घेतले.
हा निसते कपडे वगैरे घेतले अन् काही नाही.
हुं हू
गेले ते काल
काल गेले का.
हा म्हणजे आम्ही परवा आलो, मग काल गेले ते.
मग पप्पा कसे आले काल
हुं
वापा
काय
ऑफिस ला जात नाही काय
नाही
कोण
पिलावर कुठं जात ते
अवघड अहं भाऊ
ते फक्त या महिन्यात एक दोन आणि तीन तारखेला गेलती
एक दोन तीन तारखेला
हा आणिं तस मग ते एप्रिल महिन्याय च्या वीस तारखे पासून सुट्टी घ्याल होत त्यांना
वीस एप्रिल पासून
वीस एप्रिल आणि वीस मे ला एक महिना झाला आणि आता या महिन्यात वीस तारखे दोन महिने होईल
सुट्टी टाकलं आहे का
मध्ये तीन दिवस गेले नाही तर बाकी सुट्ट्या टाकेल होत
नाही नाही आता सुट्या टाकायच्या आहे का
आता नाही टाकेल
हो गणेश भाऊ
हम्म
नंतर फोन बिन काही नाही हम्
परत काय करतोय
हमं
पाराच
ला शाळेत तेया ला ना
आता या्या टायमाला
ह मग साडेबारा ते साडेपाच हो ना सकाळून पाहिजे होती हा येव बे टायमली
आठ ते दोन अशी पाहिजे होते काहीतरी दुसऱ्या शाळेत घेतला ना ऍडमिशन
नाही हा दुसरं इथं मयूर पार्क मध्ये जवळ आहे इथून पैपही गाडीवर जाव सोपाय पण पैपही थोडं लांब आहे
ह का
एवढे बी लाम नाही म्हणा शॉटकट रस्ता आहे
मग आता यावर्ष फर्स्ट इयरला म्हणजे फर्स्ट
हा बस स्टॅड बाजार बस स्ट
ते याच्यामुळ ना ते कोणचं काढ ते
नाही कार्ड नाही
ते फॉर्म भरलं होता ना कोणतातरी त्याच्यामुळे झालन मग
हो ना ना पहिलेला नाही असं बी पहिलेलाच होता ना त्यो
असं ज्युनियर ला असल ना तो
पहिलीलाच होता ऍडमिशन होऊन गेलं कायच तरी
ती कल्याण दिदी म्हणे सिनियर के जल गेला असत म्हणे आता
हा गेला असता त्यो आणि मण इकडे घेतला ना आता की आठवी पर्य आठवी पर्यंत हाय त्याच्यामुळं एवढं पी डोनेशन नाही ना चार हजार आहे.
पूर्ण नाही कॅन्चल होत का?
म्हणजे?
पुन्हा डोनेशन माप नाही होतं ना, हा का?
आता दोन भरले, आता दिवाळीला भरू दोन.
वर चलचा राहतात, हम
हा मज्जा आहे असं बी
मग तुम्ही बारीकं स्कूलमध्ये बी घेऊ शकता ऍडमिशन त्याचं
नाही आठवी पर्यंत तर त्याच शाळेत राहीन तो आता.
दुसरीकडे काय माहित आता काय?
जेवन झालं?
हा झालं. दोन वाजता केला ते असच बोलता
चालत नाही अजून संपदा
म ती झोपीली आता आज ते गीता ताई न ते आले ना,
हम्म
आत्ता दोपारी
किती वास्ता?
दीड दीड दोन ला आले असल ना दीड एक ला
तू कुठे आहे बेटरूम मध्ये?
ह् गच्चीवर आलो मी.
कोण कोण आहे?
आ दादू, आराध्या आणि त्या ताई आली.
ये पावणे नाही आ
नाही
बसनं आले का?
हा येेते ग आले बसनं.
ह हो का?
हम
तेच का साहेब धोंड्याला आले का?
कोण?
एस् मॅम, पावणे नाही आले की
दया भाऊजी
हं
नाही ना त्यांना बोलीवलच नाही अजून. नाही.
बोलावुन घ्यायच होत ना त्यांना.
हे क असं दाखवड चालू ये
अ
ते काली दांगड करताना आवाज चालत नाही त्याला या कॉलला
हा
याला क्लिअर आवाज पाहिजे.
हा त्याच मूळ नाही तर म्हण येऊन ज
म्हणून मी गच्चीवर आलो एकटा
ह मंग हे आपलं कधी येणार मंग ते
कायच
अवन
तेनच नाय माहिती मला
तथ उद्याप फणलं पाय चाललं
आता हे कार्य ॲपला फोन
हम् शनिवार रविवारीती त
त असं काय नाई न ते कधीही येऊ शकते
आणि याला अक्कलकोट पंढरपूर कोण कोण गेलता तुम्ही
आम्ही मोठे चौदा सीट होतो सोळा सोळाचा जण मोठे सीट म्हणजी म बाकीचे म छोटे पोर होती कन्नडून थांबा मी सांगतो ना कन्नडून न मी होतो आकाश भैया होता त्याची जोडी हुती हं ते मामा मामी होते नाही ती जोडी घरी होती ते दोघच घरी होते फक्त अन् बाकी सगळे आम्ही सहा जण होतो मी बाई त्या तर म्हणजे आकाश भैया त्याची म्हणजे वहिणी एक मोठ्या हा हा आणि काका मी आई सहा जण
पहिरम पावड
आणि बळीरामदाजी सोनियाताई त्यांच्या दोन पोरी
अच्छा
आणि कन्नडून आक्का होते अरे भाऊजी अ.. तुझ् ताई बापाजे होते धुळ्याचे बी होते पोर बी दो्ही ह
वापर
पण होती
त जे पाहिलं ना ते.
पाठी बाबा होते एक
करं हाजरी ती तर जस
हम्म
ह तत यारी
काय
अरे नाही हवा तिथं घेतली ती म्हणलं
कोणाची?
पाठवावती.
नाय ते संभाजीनगरला त्यांच्या घरी
घरी गेलते का.
हा.
अ त्यांचं घर कुठंय रे मधे.
मला पण नाही माहिती.
तू नव्हता गेला मग.
आजुन अजून पाहिलंच नाय त्यानच घर.
तांदळाय घरी तांदळाय
कोण?
ते तांदळा एका त्यांच्या घरी ते विचार.
तांदळ म्हणजे?
अरे नाही तांदळा म्हणजे ती का?
मला नाही माहिती ना काहीच. तेच आमच्या घरी येेत कन्नाटला आम्ही काही त्यांच्या घरी गेलोच नाही असं.
कोण कोण गेलत त्यांच्या घरी?
ते अ बापूजीच्या गाडीमध्ये गेल ते पाहते. डोळ्याचे होती जोडी तीनशे दोन पोरं अ आज आकाशभाई होता बाई होती काका आणि आई होती.
किती जण गेलते?
हम्म.
भरपूर जाण गेले ते.
हम्म.
हम्म मग तुला तर माहित असेल कुठे राहत्यात.
नाही ना मी काही विचारपूसच नाही करेल.
अच्छा. कटकर फोन कटकर.
हा साडे अकरा मिनटं आली.